हॅलो
फॉल आहे ना माझ्यावरून
काय माहित नाही मग मला तसं ते उपलब्ध नाही म्हणून सांगितलं अग
हम्म इकडनंवलंय तिकड न बस काय म्ह ना..
काय माहिती तुझ मग नेट तर प्रॉब्लेम तर बरोबर आहे कारण की - तुझा फोन मला आला म?
व्हय रेंजय, वाटत मला रेंज हाय की....
तुला पण आहे, पण काय माहिती, नंतर म्हणजे कंटिन्यूस नंतर करावं लागेल मग थोड्या वेळां.... असं कायतरी असलं मग, हम्म....
मग...
ह बोल ह नाही ते सुद्ध जेवण बन मला. आता घेईन बनवायला, हम्म पोरगा. राहित नाही तो, बाई एका जागेला असंय तज
हम्म म्हणजे.. एकदमच चार कॉल्स होत नाहीत, वाटतं.
ण मल अगं, सगळ्यांना केलंय मी-
झालेत.
हा मनापासून केलं तर... काय काय, तुझं पूर्ण लिमिट झालं नाय तुला? मगाशी मी किती.. किती वेळा केला होता? स्टार्टिंगला तुला दोन वेळा केला होता ना मी?
होय....
म्हणजे तू पहिल्याला रिसीव्ह नाई केला एक , नंतर मग पण बोलून झालं.... परत आत्ता पण केला आणि आता तर मग चौथाच कॉलय ना हा.... तरी पण काय नाही तू तर... हम्, तो करा, नंतर मी करेन असं
बरं बरं..
हम्..
चालते..
त्यामळ आपल्याला भांडी बिंंडी सगळे असल त्या. हा मे मध्ये येणार मी..
हम्म्, हम्म्, सुट्टीला
सुट्टीला
हम्म् हम्म हम्म
आता हीन काय, लवकर एवढा उपयोग नाही ग म
होय, ते तर हायच.
थांबायचं, मग घरामध्ये पण कोणतर लागतंय करायला काम, तेन जेवण- बिवण बनवाय. ना नाही होतयस
हम्म
त्यामुळं मी नंतर डायरेक्ट त्या... व मला पण भेटते, आपल्याला जास्ती वेळ आणि मी मे मध्ये.. नाई, इकड तिकडे फिरायला आधीमध्ये जास्त कोण नाही येत. त्यांच्यामुळे ते आले. तुम्ही मध्ये सगळ्यांना भेटणं पण होतेय. सगळ्यां सगळ्यांना बघायला पण होतेय. आण कुटतरी जायला पण, प्लस फिरायला एकत्र असं भारी वाटतं.
हम्म... वर्षातन एकदा येतासा.
हा मी जास्त कुठं येते? कधी आलते? बघ, मी त्या गुड्डीचं ऑपरेशन! झालतं बघ, त्यावेळेस आलो होतो आम्ही, त्या आणखी कुठ? नाई की, मधी एकदा कधी हा तेव्हाचं आले होते गं मी
हा हा
तर नाही आले परत मी आणि दिवाळी मध्ये आले होते सॉरी दिवाळीमध्ये.
दिवाळी मध्ये का, हा यात्रा असंल ना म्हणून त्या वेश
बा बोलले की हे आता पण तुला जायचंय नंतर पण जायचयं त्यापेक्षा नंतरच जा तू. आणि मग थोड्या दिवस थांब आणि ये म्हटलं चालेल.
होय
तिकीट बघा कडं महाग येत अगं मे मध्ये कसं सगळी असतात ना माणसं जाणारी गावाात इकडंची मुंबई साईडची तेन त्याच्यामुळे तिकीटला पण ट्रेन पण फुल असतात गव्हर्नमेंटच्या बस पण फुल असणार आणि प्रायव्हेट ते बस ट्रॅव्हल्स पण फुल असत्यात. ट्रॅव्हलची प्राइस पण जास्त असते.
होय ट्रॅव्हलचं तर तरी प्राईस काय असते?
आता अठराशे रुपये होईल बघ दोन हजार रुपये होईल एका माणसाचं दोन हजार अठराशे पंचवीसशे तर ती लोकं घेतात, मग सिझन हे ना त्यांच आता ह्या,
होय आता सीझन लागलास.
नाहीतर मग ऑफ सिझनमध्ये त्यांच असंत ना सातशे रुपये, आठशे रुपये, नऊशे रु तर त्यानंच असतात नऊशे लास्ट लास्ट नऊशे अस
हम्म हम्म मग त्यांना आता फायदाच होत असल.
आता एकाला अठराशे रुपये, अठराशे रुपये कधी दोन हजार रुपये असं घेतात. स्लीपरला गव्हर्मेंटच्या पण पण गव्हर्नमेंटच्या त्यांच फुल असं ना अगोदर त्यांच्या रेंज लोकांनी बुक करतात ना ते लोक. जसं जाणारी फिरायला इकडं तिकडं मग सुट्टीमध्ये सगळ्यांना जायला भेटतं. आधी मधी कोण जात जायला बगत नाही त्याच्यामुळे मग ते पण फुल असतात. आता आमचं पण बुक करून ठेवायला पाहिजे. गव्हर्नमेंट मध्येत मग ट्रॅव्हल्स न येत बीत अस मग ट्रॅव्हल्स न कसं त्याला पेमेंट ट्रॅव्हल्स पगार बापरे बाप ते पैसे घेतात बाबा. दोन हजार रुपये द्या अडीच हजार रुपये द्या असं करत्यात मग,
एवढं पैसे असतात?
हो, पेमेंट जास्त घेतात.
हम.
गायब होता, परवडत नाही आता आम्हाला परत सगळं बुक आहे अस तसं म्हणतात.
हां म्हणजे फुल असंल ना,
डिमांड जास्त
मग,
हॅलो
हॅलो
हम्म हॅलो.
हां बोल की,
आला काय आवाज?
होय यालाय की.
चपात्या बनवायला घेते मी चपात्या बनवत बनवत बोलते.
बर बर चालतय आ,
काय बोल ना मग. आता माझे मिस्टर गेले जिमला. आता जिम मधन येणार.
हा.
त्यांना वाजल यायला सहा सव्वा दहा वाजल त्यांना यायला घरी.
हो. एवढं उशर.
हम. तिथून पूढ मग करायचं.
हम्म् म्हणजे तो रोजच टायमिंग आहे काय हे?
रोजच टायमिंग हाय आमचं.
हम्म.
हा.
मग चहा कीतीला दुपारच म्हणजे पाच, सहा ला?
पाचला तरी चहा नाही आमचा.
व्हय.
साडेसहा नंतरच. ह पाचला काय आल्यावर पाचला. आतामध्ये पण नाही. उन्हाळ्यामध्ये पण नाही. पावसाळ्यामध्ये पण नाही. लेटनच चहा पितो. अच्छा. शक्यतो आम्ही जास्त चहा पण पित नाही. चहा नाही आवडत. नाही. काय तर मग नाश्ता करायचा. फळ बीळ असते. फळ खायची. आता कोण जास्त इथे नाही शॉपिंग नाही.
हम्म. म्हणजे इकडच्या पेक्षा, तिकडे जरा वेगळ हाय कनी.
सगळ वेगळं.
हा म्हणजे इकडच्या, हम् इकडच जरा टायमिंग वेगळ हाय माणसाच ते.
आता गावाकडचं वेगळच असतय. गावाकडचं वातावरण वेगळच असतय.
हा म्हणून.
तस इकड नसतय.
हम्म.
इकडं आपला माणूस एकदम बीझी माणूस आहे. आपलं काम भलं आणि आप ण भलं. गाव तर काय. तर काय किती वाईट हाय. सकाळी उठायचं ते कामाला जायचं.
हम्म.
ते बर. होय घर ते काम. काम ते घर एवढंच तिकडचं.
हा आणि काही प्रगले तेच म्हनालतो मातीच करत्यात. आपल्यामध्ये पण नाही एवढं. आपल्यामध्ये शांत राहतात घरामध्ये पोर. तरुण तरुण पोर. तर कुठली बाई. कुठ गाय वासराशिव्याय कामाशिवाय. घरामध्ये तर काहीतरी काय काम घेणारच घरामध्ये घरमध्ये बसून काम करायला. कायतरी पॅकिंग वगैरे हे ते. म ते मला पाणी पाहिजे.
ते नव्ह मग सगळी आपापल्या घरातच असतात.
हा.
म्हणजे कोण बाहेर नाही काय नाही.
असं नसतं म्हणजे, पुढं यायायच जास्त म्हणजे नाही ग असं.
हा हा.
पण आमच्याकडे अस सासरी त्याला वगैरे धकायला आम्ही जातो फिरायला वगैरे सगळेजण एकत्र. आमच्या इकड आहे आमच्या एरियामध्ये आहे अस.
हा हा.
मागच्या एरिया मध्ये नसेल पण आमच्या एरिया मध्ये असणार जाणं येणं बसणं. बोलणं करमत नाही ओ तस म एकटिला.
हम्.
हॅलो.
हॅलो,
करमत नाही एकट एकट रहायला ना हा बोल येतोय का आवाज. हम त्याच्यामुळे,
तिला राहू पण वाटत नाही म्हणून म्हटलं येणं जाणं तर हाय का नाही माणसांचं.
हम् कायतर हाय एवढ सगळ्यांच हाय!
हा हा मग काय वाट. ततने असं येण जाण असली की.
तुझे मिसटर काय काम करतात तिकडे?
इकडं म्हणजे हालगीच की.
जॉब वगैरे नाही करत ना. हम हम.
जास्त त्यांना इकड लेस ही आहे.
एक.
आणि आता सीझन अ.
मी पण एंट्रीत आहे जास्त.
कोण ते.
तुज्यामध्ये जासत इंटरेस्ट काय म्हटलं.
होय हलगी त्यांना जास्त इंटरेस्ट आहे लेच.
बरं ना.
अ हा,
होत काम मग,
असते असते त्यासणी म्हणजे ले म्हणजे रेग्युलर नसते. खर असतंय त्यासनी काम असं दोन दिवस तीन दिवस,
हम्म,
असं आणि आता सीझन ते सुरू झालाय लग्नाचा, त्यामुळे आता आहेत फुल! मग गणपती आता गणपती तेन येतयचकी. सण तेन मग त्यात त्यांना सीझन. होय आणि गणपती, तिला म्हणजे एक दिवस पण घरात नसतता मग तव्हा तर लयच ह असते.
गणपती नगराक्षी देन आहेय काने,
होय आणि आता लग्न समारंभ आहे लग्नाच्या हेन आता सीझनच, सुरू झाला आता मे महिन्यापर्यंत लग्न तेन? मग त्या लग्नाचया ह्याच्यात त्यांचं काम काही थांबतच नाही.
अे करू नका मग
हम्,
लग्न कधी हाय बहिणीच.
काय माहीत आता. पर आ परवा घरात विषय चालु होता
हम्म्म
नाही म्हटली आणि एक वर्ष
माझे आणि नंतर न पप्पा म्हणाल तेच करून घे म्हणून झालं की आता
हं हं
मग नाही म्हणाय लागली
हम्म्म
नंतर न घेणार एक वर्षान आजुन मी त्या तयारीची नाही म्हणाय लागली म्हणजे मला विचाराय सांगितलेलीत
हं
मग मला म्हटली मी अजुन त्या तयारीची नाय म मी जरा तसंच सांगितल सगळ
हं
बर मग एक वर्ष हे होऊन दे म्हटले पप्पानी
हं
मग बघुया खरं कस बघ म्हणजे बघायला चालु केल की एक-एक एक-एक स्थळ तर येत्यात
हां तेच ते येतया जातय ग मध्ये आणि आपण त्यावेळेस नाय पण म्हणु शकत नाही ना ग
होय एक मिनिट
करूदे हं